हा आवाज येतोय काय?
पहिलाच कॉल सुरू झाला वाटतं आपला?
हम्म तसं कसं काय? तुम्ही केलाय म्हंटल्यानंतर तुमचा चालू होणार ना?
पण इथं परत ते ब पाच बावन च दाखवायला लागलेत.
नाही माझं एकवीस सेकंद दाखवलं आता.
कॉल सुरूच नाही झालेला. माझ्या क डून माझ्याकडं पाच बावन्नच दाखवतय.
माझ्याकडे एकवीस सेकंद झाले, आता एक बत्तीस झाले बघा. मग तुमच्या येच्यात काय तर प्रॉब्लेम झालाय का बघा? खरं आता हे चालू आहे, ना कॉल माझ्याकडे दिस दाखवाले म्हट टल चालू असेल तुमचे तर काही तर म्हणजे हेचा प्रॉब्लेम असेल टेक निकल नंतर दाखवेल कि ते.
अ ज्या वेळेला कट झालं ते टायमिंग दाखवतय मला.
होय बरं आता मग कंटिन्यू करूया दहा मिनटं.
हो तेच ना आता मला तुम्ही तिकडून कट करा कारण मला इकड काही सेकंद दिसत नाहीयेत.
बरं बरं चालेल मी करते.
मला काहीच कळत नाहीये, किती वेळ झालायं काहीं. मला ते आधीचच दाखवत आहे.
लय कन्फ्युजन होतंय, मी तर पहिल्याच कॉलला माझं सगळं हे झालं पहिला कॉल माझ सगळा वे वेस्टच गेला.
हो न. कारण आता मगाशी, तुम्ही जो कॉल केला होता ना ते सेकंदच दाखवतात मला पाच बावन्न जो कट झाला होता तो कॉल दाखव होतय आणि मी इकडून लावलय म्हटल्यावर हेच नाही दाखवत न सेक पडत नाहीयेत त कंटिन्यू आपला बोलणं चालू ठेवूया.
हां हां चालेल चालेल. आणि काय?
शाळा हां आहेत. माझी मुलं आता शाळा झाली, त्यांचे कॉलेज ला सुरु झालेत.
मोठे होत होय.
हां एक मोठा आहे तरी पेक्षा एक दुसरा लहान आहे, पण मग तो पण आता अकरावीला गेलाय.
हां हां म आली काय य घरी?
हो आता एक गेला, एक आहे आता परत जाईल तो. थोडं बाहेर क्लासेस लावलेत ना दुसरें.
हम्म हम्म.
हम्म हम्म आता सध्या कॉलेजला सुट्टी आहे, पण बाकीच चालू आहे त्यांचं.
हां हां आम्ही पण ह्याला आलेलो सुट्टीत मे च्या हे दिवाळीच्या सुट्टीत आलेलो पुण्याला आमचे पुण्याला पाहुणे आहेत.
हां.
हो हडपसरमध्ये.
हडपसरला.
हं.
तुम्हाला काही करमत नसेल पुण्याला आल्यावर
नाही ना. वेळेच जात नाही. तिकडे कस त्यांची अपा हा तिकड कसं त्यांची जरा अपार्टमेंट हाय अ त्यांनी ह्याला राहतात हाडपसर मधून थोडं फुरसुंगीत राहायला हाइत. मग त्यांची स्वतःची चाळ हाय ना म चार मजली आ हाय. चार मजली चाळ हाय ती तिकडे सगळ्या लोक ना चाळीतले खाली येऊन बसायचे ह्या टायमाला बोलत ते हे हे म्हणजे पाच नंतर थोडं थोडं सहा सात पर्यंत हे करत होतीत ना सगळ्या बायका वगैरे
हं.
मग त्याच्यानंतर दिवसभर काय नाही रिकामच कि घरातच बसायचं
हो कुठे जाता येत नाही. नवीन ठिकाणी आल्यामुलं बाहेर फिरता येत नाही.
आणि काय कळत नाही ना. काय वेळ जात नाही काही नाही.
कुणी सोबत असेल तरच घेऊन फिरणार नाही तर बसायचं घरात.
तुम्हाला सवय झाली असणार ना आता.
नाही असं मी दुसरे पण काम करते ना मी एल आ य सीच पण करते. ते काम त्यामुळे हा मग घरात आवरायचं बाहेरच आवरायचं मग कधी ऑफिसला जाणं येन अस. सुरू असत रुटीन फिक्स ठरलेलं आहे. ह्या टायमिंगला हे करायचं. वेळ मला पुरत नाही उलट कधी कधी कामांना.
आता हे वेळ असा काढलाय म्हणून मिळाला नाही तर असं वेळ मिळत नाही
नाही हा हा आणि असं फोनवर असं दोन - दोन, तीन -तीन तास कंटिन्यू बोलण पण होत नाही कुणाशी आलं तर द दहा पंधरा मिनिट बोलायचं किंवा काही ऑफिसच्या कामा संदर्भात बोलायचं समोरच्याची आणि जास्त काय फोन घेऊन बसणं वगैरे असं काही प्रकार होत नाही आहे घरात घरातले काम इकडे तिकडे जाणं पण असतं काही फंक्शन अटेंड करणं असत सत प्रत्येक ठिकाणी आपल्याला थोडा थोडा वेळ द्यायचा. आणि घरी आले कि मिस्टर घरी आले मुलं घरी आले कि त्यांच्यात वेळ घालवायचा थोडसा. संध्याकाळी मग काही बाहेरचे फोन कॉल वगैरे सगळं बंद.
होय, होय. ते बरोबर हाय खरं अ इकडे पाहुण्यांना वगैरे फोन तेन लाावायला भेटत नसेल जास्ती माहेरला वगैरे
नाही हो दिवसभरात काय करायचं ते करून घ्यायचं आपलं दिवसभरात
हं, हं.
जसं मिळेल तस एखादा कॉल लावायचा
जॉ म्हणजे जॉबला हम्म हम् जॉब ला असल्यासारखंच हाय जॉब ला असल्यावर कस वेळ भेटत नाय.
पण आहे म्हणजे कधी जायची वेळ आली जावं लागत. माझं मी एजन्सी घेतलेली आहे एल आ य सी ची. तस माझ कामे एजंटच हो
हम्म हम्म
त्याला भेटायला जास्त जावं लागत. ऑफिस पेक्षा कस्टमरला भेटून त्यांना पॉलिसी सांग न ते काम करावं लागतं. हा मग कधी कधी फोन वर पण काही काम करावे लागतात. फोन पण मग चालू ठेवाव लागतात. अस असतं आणि आत तुमच्या घर गावी शेती वगैरे असेल ना.
हा शेती आहे की. शेती आहे ब भरपूर. घरी करतोय आम्ही
वगैरे करावा लागत असते का नाहीये काही
नाही नाही ते नाही. आम्ही ईचलकरंजीला राहायला होतो. त्यामुळे आम्ही पण काय ते त्याच्यात जास्त हे नाही घेतलं. आम्हाला पण शहरात राहून सवय आहे ना त्यात. आलोय इकडं गावी. एक दोन वर्ष झाली इकडं आलोय. मग त्यामुळे ते म्हशी शेत अस काय एवढ माहिती नाही आम्हाला. पण शेती पण माहिती नाही कशी करायची. आता विचार विचारून विचारून करायच. दुसऱ्यांना.
मुलं किती लहान आहेत काय? एक आता हा मुलगी आहे का मुलगा आहे.
दोन्ही मुली आहेत. एक मुलगी आहे. ती छोटी ती साडेचार वर्षाची आहे. आणि एक आहे ती आठ वर्षाची आहे.
ती असेल पहिली दुसरीला.
ते आता गेलेली सकाळी आता आलीय. अभ्यास करत बसल्या. आणि ती छोटी आहे ती खेळा लागलीया.
ह ह
त्या मुली पण असल्यावर मला काय करायला भेटत नाही काम. ती आमची छोटी मुलगी करू देत नाही.
हा तेच ना. आणि ते मधी बोललेलं चालत नाहीये ना.
होय होय. मी तिकड साईटला जाऊन बोलायला लागले, तर ती साईटला आलीय.
हा
काय लक्षात येतय.
लक्षात तर नाही येत ना.
ह ती बोलतातच. मग ती नसतानाच मी कॉल करतोय. दुपारी मी किती जणांना कॉल केला कोण हे करायला बिझी आहे. कोण बाहेर आहेत. मग ही तीन नंतर आल्यावर बोलू देत नाही. म्हणून मी दुपारी सगळ्यांना कॉल लावते बारा नंतर. खरं कोण मला भेटलच नाही.
नाही उद्या तुम्ही करू शकता मला. मी जर फ्री असेल ना मी तुम्हाला करेल कॉल.
चालेल कि. बारा नंतर चालतेय बघा. बारा ते तीन हा तेच मला मला बरं पडत. ही मुलगी आमची बोलू देत नाही. मग मधी मधी येते.
हो. ती काय स्कूलला असेल त्या टायमिंगला ना.
हा स्कूलमध्येध्ये जाते सकाळी दहाला. दहा ते तीन. मग दहापर्यंत काम काय आवरत नाहीत ना घरात. घरची काम बारा वाजते.
बारा बारा नंतर. हम्म आणि ते दोन दिवस झालं माझं काम बंदच होतं ते ट्रानझॅक्शनच. ते तिथे इश्यू झालते. मग काय करायचं. स म्हणून म्हटलं कॉल तर करूयास कोण भेटते का बघूया. मग कॉल केला आज दुपारी.
ग्रुप वर टाकायचे मॅसेज मग कोणी ना कोणी रिप्लाय देत असत.
त्यांनी नाही म्हणून सांगितलंय ना ग्रुप व अजिबात टाकायच नाही मेसेज.
नाही नाही त्या फोन फ्रेंडचा जो ग्रुप आहे ना त्याला ड आहे का तुम्ही
नाहीे आहे.
अ का त्या ग्रुपवरर मेसेज पडतात कि कोणी आहे. का फ्री म्हणून
हा हा फोन फ्रेंडच्या ग्रुपला नाही आम् अक्षर आणि काय तर लोकवाणी असं कायत रा ना लोकवाणी
हो का
हा
नाही त्या ग्रुप वर असतात. असंच कॉल करून विचारायचं. मग ते समजत. नंबर वर कॉल करून विचारायच आधी आणि मग बोलायचं.
होय मग तसंच केलं मी मला कारण मी त्या ग्रुपला ऍड नाही ना म ऍड नसल्यामुळे मला काय कळ ना. कुणाला टास्क आलाय कुणाला आला नाही काहीच समजे ना. मी प्रत्येकाचा नंबर घेऊन घेऊन केलं.
हा नाही फ्री असेल तर कोुणी ना कोुणी करत. अस विषय ठरवून घ्यायच असतं मग बोलणं होत बरोबर. हा
म्हणजे कसं हे होतं ना कन्फ्युजन होते ना बोलताना.
हा विषय जर ठरवलं ना मग बरोबर
बर ते तर हा नाहीतर काय बोलायच. काय बोलायचं म्हणजे म्हणजे पहिल्या कॉल माझ्या पहिल्या कॉलला तसच झालेलं त्यांना काय बोलताच येईना. आम्ही ब फक्त बोलले की फोन करूया बर ठीक आहे म्हंटले फोन ठेवला नंतर अ काय बोलायचं. काय बोलायचं असंच व्हायल.
नाही विषय असे मानले ना मग बरोबर ते कळत जात.
हा आणि ते कस म्हणजे कधी बोललो ना आपण कि लक्षात पण येतोय ना आपल्या
हा
हा बरं आहे की तुमचं काय बरं आहे सगळं
हो बरं आहे.
अा घरचे बरे आहेत का
हा चालूय आता मी गावी होते मी पण आत्ताच आले चार पाच दिवसापूर्वी पुण्यामध्ये आले आता काय बारा.
हा हा होय सुट्टी ला आलेला का
गावी होते आम नगर जवळ गाव आहे आमचं डे होत शिर्डी शिर्डी माहिती ते असेल ना हो हो